हां आवाज येतोय माझा
तुम्हाला येतोय माझा आवाज
हो हो येतोय येतोय. आणखी काय चाललंय? घरातले सगळे कसे आहेत?
एकदम मजेत. तुमचं बाळ काय म्हणतेय किती वर्षाचं आहे?
तीन महि, तीन वर्षाची होईल बघा
म्हणजे माझ्या बाळ सोबतच आहे, अडीच वर्षाचय माझं बाळ. मग तिच ओके तिच्या स्कूलच वगैरे आत्ताच टाकलंय का तीन वर्षे कंप्लीट झाल्यावर
अ नाही ऍडमिशन करून आले, आता पंधरा तारखेपासन चालू होईल. हॅलो
आवाज
हॅलो
येतोय मला आवाज, बोला ना
हां, मग तिचं ऍडमिशन केल मी आता पंधरा तारखेपासून चालू होईल स्कुल. हां
त ते तस घेतात का अडीच वर्ष कंप्लीट व्हायच्या अगोदरच
मी तिथं पाडव्याला ज्यावेळी गेलेले ना नोंदणी करायला त्या वेळी त्यानी विचार चारले मला मग तिथं जुलै मध्येच पूर्ण होतात ना तीन वर्ष सो चालतंय बोलले. हा हा
शक्यत शक्यतो तीन वर्ष कमप्लीट झाल्यावर घेतो म्हंटले
हूं हूं हूं
मी पण म्हटलं प्ले ग्रुपला घेता त कानी पण मीच म्हंट
हां जाऊ दे आणि तसं ही आप पण लहानपणी कुठे एवढं लवकर गेलोय शाळेत
हो ना पण आता आपल्यालाच काळजी वाटते, की ह्यानी लव
होय होय होय होय आणि मग माझ हो मग मी तर ना अस प्रयत्न क करतेय की तिला मराठी शाळेतच घालायचंय मला
हो ताई म भरपूर पालकांचं तेच म्हणणय की आता त्यांना मराठी शाळेतच घालायचं म्हणून
हो नाही तर मराठी विलुप्त होऊन जाईल आणि मग नंतर ना आपल्या म्हणजे आपल्या मुलांना एक ठीक आहे, त्यांच्या मुलांना मराठी फक्त शोधावी लागेल अस
शोधावे लागेल नाही असं झालय आहे, ऍक्च्युली माझ्या दीराच्या मुलीला ना मराठी वाचायला सांगितलं ना इतकं बेक्कार वाचते ती आत्ता इंजी म्हणजे बोल मराठी बोलते ती व्यवस्थित पण तिला जर मराठी वाच तर तिला ना इतके वेगळे अर्थ काढून बोलते ना ते वाच म्हणजे जे आप पण मरा ते शिकलो त्याचा जर अर्थ वेगळाच कसं तरी होतय आपल्याला जोड शब्द तर अजिबात वाचायला येत नाहीत. किडा.
बापरे आणि एकेकांना ना असं म्हणजे त्याच कौतुक वाटतंय की आम्ही इंग्लिश मिडीयम शीक ल तो मराठी वाचायला येत नाही तर त्यात काय एवढं असं वाटतंय.
त्यात काय एवढं मला पण, असंच वाटतंय की माझ मुलाला पण मी ज्ञानप्रबोधीनीसारख्या, अशा मराठी मीडियम शाळेलाच टाकायचा विचार करतेय.
मी माझं शिक्षण तरी ना प्राथमिक जिल्हा परिषदला झालंय.
होय काय? हम्म नाय माझा ना अ म्हणजे अस प्रायव्हेट शाळेला झालं पण, मी पण मराठी मिडियम ला होते. आपल्या वेळेस कुठे इंग्लिश मिडियम होत? पहिल्यांदा पाचवी पासून कुठेतरी जरासं इंग्लिश यायला लागलं आणि त्यानंतर म सेमी इंग्लिश सातवी ला स्टार्ट झालं. आणि पाचवी त ला या इंग्लिशला स्टार्टिंग ला कविता काय तर, जॉनी-जॉनी. जे पोर आता हे पोरांना आता शिकवायला लागलेत बघा ना आपल्याला तेव्हा किती मोठ झाल्यावर ते कविता हसायला येत होत ते कविता ऐकून आपल्याला येत पण नव्हतं आपल्याला एबीसीडी म्हणायला
माहित नाही, नाही खरंच खरंच माहित नव्हतं आणि आताच्या मुलांना जणमल्यापासूनच आई बाबांच पण असं असत की बाबा भोपळ्याला पंम्कीन म्हणतात हे तुला माहित असायला पाहिजे म्हणजे शाळेत तुला त्रास होणार नाही असं असतं
आठवी नववीच्या पुढं
सिरीयसली मग मला पण म्हणजे माझ इंग्लिशवर एवढा असा भर नाहीये त्यामुळे मला आणि इंग्लिशवर भर नाहीे म्हणून माझ कॉन्फिडन्स कमी आहे किंवा मी काम करू शकत नाही असं काही नाही आहे हा हो
ठीक आहे ना मराठीत तुनच पुढे जाऊन शिकलो असं काही नाही आहे की नाहीच येत उलट त्या शाळेत जी मजा होती ते ह्या लिस्टगंढला नाही ये केवढी मस्ती कसलं काय का असायचं आपल्यात थोंड प्रत्येक सणाला वेगळे फंक्शन
हो होय होय आणि मी अ नाही नाही हो सिरियसली म्हणजे लोकांना नाही पटत कि एवढे एवढं व्हरायटीच म्हणजे प्रोग्राम घेतात किंवा एवढं छान असत ये आणि माझ म्हणजे शाळेवर खूप प्रेम आहे त्यामुळे मला माझ्या शाळेने खूप दिलंय असं मला म्हणायचंय
हो ना खूप दिलं आणि आपल्याला काय कळत बालवाडीला वगैरे आप आपले आईवडील सोडायचे डब्बा खायच यायचं ह्यांच्या काळात फार सगळं नाश्त्यापासून सगळं द्यायचं व्यवस्थित आपल्याला एक डब्बा द्यायचय हो ना आणि आपल्याला काय एक डबा द्यायची घरातले तेच काय दिवसभर बसा
होय नाहीच की आणि आता कसं झालंय प्रत्येक आईला वेळ आहे मुलांसाठी त्यामुळे ते सगळ्या आवडीनिवडी पुरवल्या जात आहेत परत
आपण उलट पंधरा मिनिटाच्या सुट्टीत डबा खायचू एक तासाच्या सुट्टीत खेळत बस का तर परत खेळायला मिळणार नाही म्हणून काहीच नसायचं काहीच नाही हो हेना आता आपण सोडूच शकत. नाही बाहेर केवढे घाबरत माझ्या शेजारी जरी सोडायच म्हटलं तरी भीती वाटते आणि आपण शेजार्यांच्या घरात राहून ते झाल
हो हो आणि आपल्या आईला पण काळजी नाही.
काळजी नसायची, काहीच नाही काहीच नाही. कुठे जाते? हो हो आता कालच मी लग्नाला गेले. गेले होते आणि आम पहिल्यांदा असं झालं, की मी त्याला बिनधास्त सोडलं. एक तर तो मला सोडून जात ने. आणि काल तो काल पण गेलाच आता पण, बळबळ मी त्याला खेळायला सोडलं आणि त्याच्या पप्पांना वाटलं, की तो त्यांच्याकड सोडलं मी सांगितलं लक्ष ठेवा गर्दीत. आणि हा बोलतो, त्यांनी बोलत बसले तर हा ईपर्यंत तर हा इकडे येतो म्हणूण, गेला आणि गेला दुसरीकड, झाला आम्ही इतक घाबरलो, म्हंटलं कुठं हरवला कुठ पाळी आली होती. एवढ घाबरलेलो आम्ही दोघ.
नाहीतर काय, ते तेच ना मग ते काय झालंय आपल्याला पण मुलांकडे लक्ष द्यायला खूप टाइम आहे त्यामुळे आपण त्यांच खूप असं म्हणजे त्यांना जप फोन करत बसतोय. त्याच्यामुळे आपली मन अशी झालेली आहेत, आधीच्या लोकांच कस होतं, कुठं का जाईना रात्री झोपायला तरी घरी येतातच.
हा, तसच होतं आता च काय आता आपणच घाबरतो त्यांना कुठ पडलंय कोण न्हेल तर, त्याचीच भीती जास्त आहे आपल्याला आपण आता पोरांना सांभाळायला पण माणसं पाहिजे, तसं वाटतंय मला तर एकट एकट राहतो मात्र आपण खूप घाबरतो. मम्मी माझी गावी असती आणि सासू सासरे पण गावी असतात त्यामुळे आम्ही दोघच तसतो. म्हणूनच एवढी भीती वाटते, त्याला सोडायला. आणि त्याला पण, सवय नये कोणाची, अ.. नाही राहतो पण,
हा हा नाही हिला, हा मग माझ्या मुलीला आहे. माझ्या आईची पण सवय. आहे सासूबाईंचीपण. सवये, मी सांगते ती आता आठ दिवस झालं मला सोडू सोडून सासूबाईं
अरे बाप रे, माझं तर तासभर जीव जाणार नाही. सोडायला.
म्हणजे मी कॉल केले ना नाही नाही माझ पण होतच नाहीे पण त्या काय म्हणतात आता शाळा वगैरे चालू होईल, तिला जरा तुला सोडून राहायची सवय लागू दे
मला पण खूप म्हणतात, इतके रागवतात पण मला असं वाटतं की, नाही माझं पोरगं खूप काय काय करतं तर मी स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे, काहीतरी केलं तर परत नाही घाब कारण काही झाल्यापेक्षा आपण, स्वतः काळजी घेतली
हो हो हो हो नाही, ते पण बरोबरच आहे.
पण मी सोडतच नाही त्याला, काही पण म्हणुदे कोणाला हा हा म्हणायचं, आणि तो पण तसाचं, म्हणजे पाच मिनिट झाले की, गब असेल तुमच्यासोबत खेळेल आणि सहाव्या मिनटाला मम्मा मम्मा करत रिटर्न, इवन तर त्याच्या पप्पाकड पण नाही खेळल तासन तास, दोन दोन तास, पण जेवायचे आणि झोपा्यायचे टाईमिंगलाच
मम्मी हो, पाहिजे बरोबर
म्हणून मी पण नाहीच वाडत, भीती वाटते मला म्हणजे आपण केवढं हे ना, पोरांच्या बाबतीत कि नाही जोडू शकत कुठं.
काय, ऍक्च्युली एवढी गरज नाहीय
नाहीये नाहीये--हॊय, नाही हे पण चुकीच आहे. आपण जपतो ते पण खूप चुकीच आहे, की नाही असं वेळा पाळत बसा तेच आता मी, काल लग्नाला गेले तर त्याला जेवण सुद्धा माझ्या बहिणीकडनं मागवलं लग्नातलं नको, त्याला नाही पचलं नाही त्रास व्हायला तर म्हटलं कि? ती घाबरतोय बाकीच्या गोष्टींसाठी ते लग्न चालू झालं आणि मी हरट खाऊ घालत बसले ते निवांत. हळदीला पण सेम भूकीेचा टायमिंग सातचा. हळद लागायच टाइमिंग सात जेवू घालत बसले हळद लागली काय झालं काही बघितलं नाही.
सेम सेम सेम
मुलाच लग्न होत चुलत नंदेच्या तरी सुद्धा
हा मग सीन मी तुम्हाला सिरियल सांगते माझ्या माझ्या चुलत बहिणींच लग्न झाल आठ दिवसापूर्वी पूर्वी तर काही फो मी नसणार आहे. किंवा माझी मुलगी नसणार आहे. आम्ही वेगळ्या जगात आणि ती कशी करत्या हा ती खोड्या काढत द्या दुसऱ्या मुलांना मारायचं ढकलायचं असं जर करते हा मग तिला घेऊन म्हणजे बाजूला मग ते कस होतय आपल स्वतःच आवरलं पण जात नाही. स्वतःकडे लक्ष पण दिलं जात नाही. तर मला सगळेजण एवढंच की तू फक्त तुझ्या मुलीला सांभाळ बाकीच आमंच आम्ही बघतो.
आणि काय काय असं पण म्हणुन खूप जपता म्हणून ते तसे करतात जा बिंदास सोडून ते असं पण होत.
केलंय हे ते आता म्हटलं असू दे ते एकुलती एक आहे पहिली मुल ये घरातली
नाही नाही लक्षात द्यायचं काय म्हणतात तर म्हटलं आता गरज पण आहे कारण की, आताच्या वातावरणात तीच वाटते मुलगा असो किंवा मुलगी असो नाही, धाडस होत. नाही कोणाचे भरोशावर तर शक्यच नाही.
हम्म नाही. हो, खरंच ह्या गोष्टींची भीती पण वाटते आणि अक्षरशः लांब सोडायला खूप नको वाटतंय, तरी पण सासुबाई म्हटल्या दोन दिवस घेऊन जातो तर ती आ दिवस राहिले आता ही हिज असं मत असते की, मम्मा
नाही पण ते आपल्यालाच अ टेंशन येतय ना सारख सोडून राहयच म्हणून, मी इव्हन खाली गार्डन त्याच्या पप्पा न सोबत गेले तर शंभर? फोन करत असल- लक्ष ठेव मोबाईल चा फोन आला, बघायचा ते माझ
हो हो हो माझ पण सेम- आणि मी तिला कुठेही खेळायला सोडू दे तिला कुठेही मी तिच्या समोर बस ते मग-
हा मग तू काय माझ प
हा बाहेर जरी, आणि मग घरात असेल तर मग लॉक करायचा डोर मग ते तीन चार फूले ती काय?
हा काय तरी सुद्धा मी वाकून वाकून बघत असते काम तिकडे ठेवते राहूदे नंतर करुया पहिले त्याच्याकडे लक्षात द्याचं कारण कि काय करेल आणि काय भरोसाच नाही. एवढं लक्ष देऊन पण परवा त्यांनी लॉक लावून घेतलेल दरवाज्याला
अरे बापरे!
असं अर्धा तास तो वाहत होता मी ते माणुस शानी आलेल, त्याच ऑलरेडी लाॅक तुट काढून ठेवलेल आम्ही आणि ह्यानी कुठून दरवाजाच लॉक झाला. चल मी माझ्या मैत्रिणीवर बोलवलं चाहावीवाल्याला बोलवलं अर्धा तास त्यात गेला तर रडून रडून धिंगानाच
हं नाहीतर काय नाही ही हीना पण परवा नीयी कडी लावून घेतलेली, कडी य य अशी ना तर ती कडी लावून घेतलेली पण तीला मी तिज्या दरवाजापाशी बसून हळूच पिल्लू देव्हाराकडे जरा कडी उचल देवहार्याकडे सरक देवाऱ्याकडे सरकव अस सांगुन
नाही माझे लॉक आहे ना तर हा नाही होत
हा मेन डोर ला लॉक आहे तस फक्त दरवाजा झाधकला तरी लॉक होतोय तिथ खूप काळजी म्हणजे दरवाज्यावर अगदी काहीत टॉवेल वगैरे टाकून ठेवायच
तरी पण वाऱ्याने होतच आहो ते बंदच करतात. मी करू परत नंतर तुम्हाला
एक मिनिट अ आप झाला का आपला टाईम?